हॅलो.
हम्. आवाज येतोय व्यवस्थित?
हो यायला लागलंय. माझा येतोय ना?
होय होय.
हो काय कर पाऊस आहे बघ आता मग अशी जरा पडायला नाही नाही तर चालू आहे पाऊस पडायला लागलाय
आथं पण कंटिन्यू चालू मिरज ते तिकडं हम्म आणि मोठा पडत नाही आहे पण कंटिन्यू चालू आहे असं
बारीक
हा आता आला भाई जरा मोठा पावसानं ऐकलं वाटतं
मला मोठ्या पडला आता आणि हे ह्या ह्या वातावरण किती घाण वाटतेय, अगं कपडे्याच वाळत नाही, वास येतोय, कुठे वाळत घालायची?
होय
आणि ना ते घरात सगळीकडे दोऱ्या आणि हे ते सगळीकडे अडकवा तिकडच्या घरी होतो तेव्हा जागा पुरायची किती पण कपडे घाला वळायला आता इथ नाही इथ गॅलरीत तेवढं गाठले की मग ते पाऊस आल की काढा तर आणि जरी जास्त ओली होती आणि मग काढलं की पाऊस गेला की घाला
होय
आणि तुझं ते ऑनलाइन क्लासेस करणार तुस ते कधी जॉईन करणार आहेस?
हो करणार हो हो होय बघून आलो आम्ही ते हेच्यात म्हेथ शापूरच्या रोड ला बघून आलोय फ्री मध्येच आहे
अरे वा चांगलं गव्हर्नमेंटचं असेल ना मग!
हो काय माहित नाही एवढं विचारलं म्हणजे विचारलं तिला सगळं दादाने विचारून घेतलं ना सगळं.
हम् हम् हम्
फ्री मध्येच आहेत बघूया बघूया म्हणल्या दादा खर हितून शहापूर रोड ला पाहिजे
कितीला?
शहापू रोड
हा हा हा तिकडं होय हं
हो पाण्याचा शापूरच पाण्यासाठी तिकड झाला पाहिजे
हम्म आणि ना याच्यावर अ हे पूर्ण ऍड्रेस वगैरे अस नका नको सांगू किंवा शहराचं नाव पण नाही घ्यायच मी पण घेतलं सोड काहीच नाही बोलायचं आणि हे दिदी आल्या..
दिदी आली होती काल सकाळी गेले बघा..
आणि बाळ!
हाय बा
अच्छा त्याजा आवाज आला मला
होय बाळा राही राहिली होती ती दहा दिवस राहिली होती दहा पंधरा दिवस राहिले होते हो हो आहेय
भाऊजी वगैरे सगळे बरे
होय सगळे आहेत दोघं
मम्मीच्या तब्येत कशी आहे ग
हाय उग बरी.
मी मम्मीला आगत तीन चार दिवस झाला फोन लावाले खरं एक तर व्यस्त लाग तोय किंवा बंद मग आता पण माझ्या डोक्यात काय आलं आता ते इनकमिंग घेता येत नाही आस मं मला मेसेज आला मग मी म्हटलं ठीक हें हिला व्हाट्सअप कॉल करून बघूया नकी तिथं अवेलेबल नीट असणार म्हटल
हो आणि कसं माहिती का म्हणजे तिचा पण बॅलन्स संपला होता दोन दिवस झालं संपलाय मग दादा दादाने आणि अचानकच काल रात्री मारला ते आम्हाला पण माहित नव्हतं सकाळी म बघितलं माहित झालं. बॅलेन्स मारला
हम्म हम्म आणि तुला दुसरे कोणते टास्क आले?
दुसरी कोणत नाही ते म्हणजे हेजा एक आलंय ते आपलो ते रेकॉर्डिंग व्हलडिशन काहीतरी असं आहे बघा ते म्हणजे, म्हणजे कस माहितीये का? अ जस त्यांनी लिवलेलं म्हणजे वा वा वाचायच
जे हा ते नाइ म्हणजे वाचून रेकॉर्ड करायचा आलाय? का रेकॉर्डेड आहे, तू बर
ते पण आय ते आलाय होता मला आता ते टास्क मला आणि हा आणि आता वाचून रेकॉर्ड करायच ते पण आलेय.
मग ते व्यवस्थित काम कर दिवसातन सहा सात तास कर तू घरी असतीस
हो हो
हा टाइम वेस्ट करू नको घर बसल्या काम आहे म्हणून म्हणतेय
हो हो.
मी हेनी वगैरे आम्ही कस म्हणजे जेवढ शक्य तेवढ करायला लागलो बग हेनी हे कस सकाळी साडे आठला जातात रात्री सात साडेसात ला पावसात भिजत भिजत येऊन वगैरे नाही होत काम तरी पण हेनी काय करतायत करतायत व्यवस्थित हेनी पण मग माझ कस अर्धा दिवस आईंसोबत, सर्वज्ञांसोबत जातोय माझा, अर्धा दिवस माझ्या कामावर जात मी त्यामुळे मला पण शक्य आहे तेवढा आम्ही जीव तोडून म्हणजे दोघ पण कराय लागलोय बघ
हो हो हो, आता कुठे घरीच आहे ना तुम्ही?
आम्ही आता मम्मी कडे आलीय ग.
हा, सर्वज्ञ?
आलं आई आणि सर्वज्ञ तिथं मग माझे एक काम होत म आले तर म्हणल बघूया कॉल अव्लेबल आहे काय ती, अस मग तेवढच होऊन जाईल ना आपल.
हो हो होय काकी मला लावल होत काकीना बोलायच राहिल मी लावल होत काकींना परत म ते काकी का फोनच उचलले नायित त्यांच पण नेट ऑन होत म्हंजे परत पण काय ते मेसेज पण केले नायी काय नायी. ते मी दोन वेळा मला कॉल केली होतेत त्यांना मी ऑनलाईन म्हजे मी ती गावाला.
हा हम हममम्मम्मम्मम.
हम्म त्यामुळ बोलण झाल नाही काकींचं आणि माज.
असू देत काय कर तिजे पण आता बऱ्यापैकी तुझे ऍप वरून किती कॉल झालेत तुमच्या दोघीचे?
म्हणजे दोन वेळा झाल्यात की आता ये तिसऱ्या वेळी.
तिन तुला केले का? तू तिला केलेस? हा म्हणजे हा तिसरा ये तिचा. म्हणजे अजून ती तीन वेळ करू शकते आणि तू पण तिला सहा वेळा
हो हो माझ एक झालाय.
झालाय व्हय तुझा? अ मग पाच करू शकतेस बघ करायच पहिले साधे कॉल करायचे.
हो हो
आणि मग पूर्वकल्पना देऊन एप वरून करायच.
हो हो हो.
आणि करून घे लवकर ते फोन ऑफ फ्रेंड लवकर झाले ना मग बाकीचे टास्क मिळायला सोप जाईल तुम्हाला.
होय.
आणि दिदीच्या मोबाइल मदे घे तीच्याशी कंम्प्लिट कर, भाऊ
हो, करते की मी तिच्यासोबतच करते मी दिदी सोबतच करतेय. दिदी सोबत करते, जिजुन सोबत करते, होय मग आता दिदींना ऋतूच्या दिदीला लावायच तर ऋतुजा दिदी आता परीक्षेत तिचे
नाही त्यांना नाही त्यांना डिस्टर्ब करून चालत नसते ते फायनल पेपर झालं मग त्यांच पण लग्न करायचा विषय निघणार बककीता कसलं भारी झालं त्यांच्या आणि किती सात आठ दिवस इंटर्नशिप वगैरे आहे ह् पण एक्झाम तरी सप
होय
ह आणि बाकीचे घरातले बरेच सगळेजण दादाचे टास्क कम्प्लीट होते की नाही
हो व्हायला लागलत करायला लागला तो पण वेळ भेटेल तस करतोय
नाही जरा रात्रीच जागा वगैरे काम प कमप्लीट करा पहिला काय म्हणजे आता तू तर काय आयच च घरी असत तझं काही लग्न झालं नाही त्यामुळे सगळ राज्य तुझंच आहे त्यामुळे तू कशी रात्री जागलीस का सकाळी उशिरा उठलीस काय किंवा सका काही लवकर उठलीस काण रात्री लवकर झोपलीस का तुला कोण काही विचारणार नाहीये
हो होम
आता मागच्या आपल्याला एक दोघींना एक सारखा टास्क आलेला ब तुला कन्नड लँग्वेज मध्ये मला मराठी का आपलं चांगलं पेमेंट झालेलं मग तसच व्यवस्थित कर हम्म म तस व्यवस्थित लक्ष देऊन कर
हो हो हो हो
आणि हे आत्ता सात
होम
आणि हे सांग तिकडे शेतात काय लावणार आहे लावलेत
होय मम्मी गेले ना वा परवा लावूनच घेऊन आ आल क
हा हा हा हा हा आता तो मक्का कधी काढायचा किती महिन्यानी येतोय
ते आता काय माहिती ते तेवढं माहित नाही मला
दिदीला तर बऱ्यापैकी माहित झालं लगे येतातलं
हो झालं अस
हम्म
ह अ
आणि हे तिकड साक्षी दिदी
हो लावलेली परवा म्हणजे जे लाव त्याला कप्पच बिदर आणि गुलबर्गाच
प्रायती
असं हे पाहिजेेतात त्यांना दि
हा हा लेडीज म्हणजे हा कामगार पाहिजे हम्म हम्म. हम्म, हम्म, हम्म, हम्म, हम्म.
मग तिकडचं ते दिदीला दिदीने विचारलेली मला आहेत का. मग दिदिला म्हटलं जिजुना विचारून बघ म्हटलेलं ना ती.
हा हा.
जिजूनना विचारलेला जिजु म्हटले हा.
हम्म हम्म हम्म.
मग ते तिकडचं हे केले त्यांना. जिजुना विचरले जीजीने विचारले जीजू काय त्यांना रिस्पॉन्सिबिलिटी दिली नाही त्यांनी. म्ह दिदीयांना म्हणलं काय सांगणच जावं म्हटलं. मग दिदी म्हणात मला एक मिळाले राहू दे
हा हा हा हा. बरोबर.
की काय करायला लागत.
आहे कसले ऐकत
हो.
एक सेकंड ह आता ना काय करते ऐक मी जमलं तर म्हणते काय इकडे येणार आहे आता सव्वा तीन वाजत. गेले म साडेतीन ला मला जायला लागते. मग तुझे कॉल कमप्लीट करूया आपण.
हो हो चालेल की चालेल.
असील नशील असशील नशील असं म्हणत म्हणत. कॉल केले ते जर लवकर केले असल तर आपले झाले असते. असू दे. मी काय करते आज नंतर उद्या मी तुला कॉल करते तुझ पण पूर्ण करुया माझं पण पूर्ण करू.
हो चालते चालते तु मला वेळ कधी आहे सांगा मला मी करते.
आता वेळेला मला तिकडन हिकडे यायला पाहिजे मम्मीकडे तेव्हा मला वेळ मिळणार.
फोन तर तुमच्या लिमिटेड संपलत नव्हं
माझं संपलंय त्यामुळे मी ज्यांना ज्यांना सुचवले की नाही हे करा मग ते सगळे मला ओरडाले. काय तुझंच संपलंय तुझा आता म्ही काय करू माझंच संपलं तर त्यामुळे कोणाचच लागत नाही मला. बस चालतय ठेऊ म.
चालेल.
करर्ते मसला निवांत.
हो हो.